आता तो म्हणजे मला जे प्रश्न विचारल्यात ते तुला पण विचारले राहीले का तिकडं?
नाही.
नाही का. नाही मंग मी तेच म्हटलं. हा हा
काल मी पाहिल ना तूम्हाला न मला तसं.
हा
तर मी पाहिलं त मला नाय तसं.
नाही का, नाही साम तू जर एका कॉ- ल केला समाजा एखादा तुल तसा प्रश्न विचाराले का?
हा मी कॉल केल्याव.
हा हा मग तेच म्हटलं. मग पाय मागचे जे कॉल केलते समजा आम्ही तुला आलं नव्हती कार्याचं.
हम्
तस नव्हतं.
नाही.
तेंव्हा फक्त डायरेक्ट बोलायचं होतं आणि कसं पण बोला पण बोला फक्त असं होतं.
हा मॅ करील होत, पाहिलं होत ना ते.
हां हा गी- ता तेच मा मी म्हटलं आता कोणाला लाव ते अरुता ताई नाहीत.
पुढे आल्या.
त्या जाईले मायेरी आणि त्यांचं जे कार्याच आहे का अपडेट, ते त्यांच्या मिस्टरच्या मोबाईल मदीये आणि त्यांच्या मोबाईल मदी ते गेल नाही, त्यानी पहिल्यांदाय. त्याच्यामुळे म म्हटलं मझ कॉल लावा गीता ताई म्हणते जल लवून पाहा.
बोलाय लाव- ते म्हने आजून लावेल नायी.
जल्या हेच्यात, कांदे कापू राहील्या तिथं घराशेजारी त्यांच्या.
ह ह
हा मी त्याला लावलत पा त्याला झोपेतून उठवलं म्या. येनाना उटा म्हटलं आता, बस झाल म्हंटल झोप. ना
पण मा मी सकाळचं फोन लाव आठ वाजाच
मला सकाळीस लाव त्यांना पण सकाळी काम काढलं ते ना आज घरातलं पसार काढलं सगळ आवरायचा. मग मी म्हटलं तुम्ही- करून घ्या तोपर्यंत मला बी काम म्हटलं मग बोलू म्हटल निवांत मधी. बाकी काय चाल्लं?
काही नाही. दिला की यांनी उत्पन्नास दाखला.
दिला ना दिला ना मी बाजार समजर आले होते, मग मी फोन केला. आणि तो पण म सांगला जातील हो त्या सोप- पंचातीर मग तिथच भेट झाली मग. दिला.
होइन का म आता.
कधी पाय बुधवारी, बुधवारीच गा य भेटला पाहिजे लगी. दि-
हा होईना पण आता नक्की आता-
ह हाव हावना नाही दरवर्षी उत्पन्न झा आपल्या रिनी रिन्युवल कराला पहिल्यांदा तर वईलच ते सब्मिशन. पर आता झालं ना आता दरवर्षी होइ- नाही. म्हणजे काय होतं, ते उत्पन्नाचे तारीक आहे ना फक्त एका वर्षची देलतीय ना ए प्रिल समज दो हजार आता हे बी जे उत्पन्न, काढलं का ते मार्च दोन हजार सत सत तवीसपर्यंताय समजा. एका वर्ष दिल नाही त्याच्यामुळे म आपल्याला बोलत नाही जास्त, प मग आता शिक समिशन झालं. नंद कार मा येईल ना आ सगळयांचा दहा तुमचा बी येईल ना. फक्त शासना वरतून सुरू केली हो टाकायला पैसे असं आहे ना आता सगळे ओके तर होईल सगळे डॉक्युमेंट सगळं भरले सगळं आहे. पडतील म्हणे पण मॅडम म्हणे आमच्या सगळ्यांचे पैसे पडतील म्हणे आत्ता.
हो का मी काय म्हणते आमच्या गावातात दोन अंगणवाड्या आहे ना.
अ अगं हा बरं झालं बाई तो बर आठवण काढली त्याची आता ते रिटायर झाल्या ना त्या
झालया दोन आहे ना बाई पहिली एक जुनी. नवी आत एक बांधलेले एक
मड नवी कुठे बाधली.
नवी त्याच्या शाळेच्या मागं.
पहिले जुनी का? तीच नवी ती म्हणजे तीच खराब झाली ती म्हणून ती नवी बांधलेली दुसरी
हा ना तुम्ही त्यांना काय म्हणलं माल द्या म्हणलं हती अंगणवाडी ग्रामपंचायत सांगाला. द्या ना सना त्या चाळीस द्या ना जुनी जुनी जुनी
अ ते जुन्या मध्ये बसतात त्या
नाही नव्या शाळेत बसतान आजून
आणि मग काय हरकत नाही दयाला.
त्यांना म्हटलं तुम्हाला जी लागत त ती घ्या अजून द्या नवी द्या त नवीला खराब नवी मग नवी द्या जुनी तुम्हाला घ्या नाही नाही जुनीतले घाण ति ख काकाना काकाना तुझा शिंद पाहणार नाही म्हटलं मी साफसफाई करून घेते.
नाही मग तू एक काम कर ना तसं नसत राहते ते म्हणजे असं आता तुमचं पण गव्हर्नमेंटचं नाही ग्रामसचं तर ज्या इमारती द्याव लागते एकणाऱ्याला तर तू सरपंचाला घेऊन जा त्यांच्याकडे
ग्रामसेवकाला बोलेल म्या ग्रामसेवक
हा ग्राच्याक्षर्ती आदमोर साहेब ना हा मग त्यांना बोलायचं ते पण चांगलंय ना.
तीनदा येऊन गेलेत ते
मग काय म्हणते.
नाही दे ना ती परत ह प्रतीक्षा कापसे नाही का ती सुद्धा येऊन गेली.
मग तरी जा ग काय म्हणजे नाही म्हणजे. ती का.
त्यांना म्हणती दोन दिवसां देते.
नाही हव का नाही नाही म्हणले मी. ते मग काय होत माहिती का ते ते प्रतीक्षा आली का बर का. विकास कापशेला बोलायचं प्रतीक्षा नाही विकास कापशेला बोललं कि शिेदे मॅडमला फोन लावला.
ऐकाना विकास कापशी बी आला, सरपंच बी आला, ग्रामसेवक बी गावातले बी सगळे ते
हा
सगळ्या समोर म्हणले मी त्यांना सरपंच आणि मी तोडून देतो म्हणे मग तुम्हाला तू ती तोडालाट म्हणून सरपंचा आला.
मला काय म्हणायचं एवढंच सगं गेल्या नंतर मग प्रॉब्लेम का आहे मला ते म्हणायचें ना
मग सामान्य म्हणते त्याच्या मध्ये चावी हारले म्हणजे मय
कागज
आ हा ना मग त म्हणते चावी हारवली म्हणते अम
अरे मग दुसरा ते लॉक करून टाकात दुसरा ल घय त्याला
ते बी नाही ते बी नाही करायचं तिचं काही री सामान महत्वाचं त्याच्या
अरे असू दे्या सामान मग पलीकडच्या अंगाला धुऊन ठेव म नंत घरी घेऊन जाय
नाही नाही त्याच्यात बी नाही ती अंगणवाडी बिगळती म्हण मय तर मग म्या म्हणला तुम्हाला याच्यामध्ये किचन राहत ना, तर मागच्या खोलीत आपण ठेऊन देउ
हा
त्या सामानात मला काय करायचंय म्हणलं
हा
नाही नाही तेबी नाही कारक हो
अगं ऐक ना ते विषय काढला तो आता थाब एक मिनिट ह पुन्हा कॉल देते मी तुला
हॅलो